हितं बस ना, हॅलो
हॅलो
हॅलो, हा बोला की
हा आवाज येतोय का ताई
हो येतय जरास र आवाज कट व्हायला लागलाय खरं
कट व्हाय नाही काय नेटवर्क प्रॉब्लेम असलं
अ हा
काय गं काय नाही बघूया म्हटलं कॉल करून
हम्म बोला बोला झालं काय झा चाल्लंय काही नाही थोडा स्टडी करायला लागलीये त्यामुळं त्यात बिझी आहे
कोणता स्टडी करताय
अ मी एक नाही नाही मी कसं झालंय मी कॉम्पुटर ई क्लिअर आहे ना मग मला जरास आता जॉबचं पण मुलगी आता मोठी झाल्या जरा म्हटलं आता जॉबचं सर्चिंगचं चालू केलंय म थोडसं इंटरव्ह्यूची तयारी तेन बघायला पाहिजे ना आता एवढ्या दिवसात एवढे वर्ष एवढ्या वर्ष गॅप पडलाय मग काहीच नाही आहे ना घरात बसून बसून अस व्हायलंय
होय नाही कंटाळा येतोय आवरली की काम काय करायचं
कसं आहे मुलगी मोठी झाल्या समजतंय घे तिला सगळं म्हंटल आता आपण थोडं थोडं अभ्यासा आत्तापासून चालू केल तर कुठं दिवाळीपर्यंत थोड थोड करतं घरातलं बघून करायच म्हंटल की जातय ना मग दिवाळी नंतर जरा आता पाचव चालू झालंय कि तिला हम्म हा म मग जर आता मोठी समजते ना तिला ती करती पण सगळं तिचं तिचं मग आता काय टेन्श तर मी म्हंटल हा म आत्ता म आत्ता म्हंटल आत्ता चालू केल तर कुठं दिवा दिवाळी नंतर मी मिळेल ना अस होतय ना म्हणून म्हटलं बघाव तोपर्यंत जरा वेळ त्या तोपर्यंत दोन तीन दोन तास मिळत्यात अ मग आता ग्याप पडलं ना पाच वर्ष झालं कि आता मी प्रेग्नेंट होते तेव्हापासून जॉब सो सोडलं ते थांबलेच मी हा म आता म्हणलं म आता म्हणलं पाच वर्षात पाहू खूप काही चेंजेस हो त्यातन कंपनीमध्ये आणि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे म सगळ माहिती घे हम्म हा म ते अपडेट झालेल सगळं म आत्तापासन स्टडी आपण कॉल केला तर कुठे कळेल ना ते काय लगेच हा बाबा आज अभ्यास केला उद्या इंटरव्ह्यू देऊन चालणार नाही असं आहे अ म्हटलं म परत हायचं की घरातल ती आता नसती परत दोन तीन तास सकाळी जरा टाइम भेटतोय
हा आवरलं की हो चालतय की नंतर मग काय ती पहिलीला वगैरे गेली की ती
हा मग होऊन जाते मग म्हणायचं तर जरा बघायचं पहिलं वर्क फ्रॉम होम म तव आहेत काही कंपन्या देतात अजून हीतेला त्याला ट्राय करायचं रायच म्हटल अजून कस आहे मुली ती आता तिचं स्कूल वगैरे असलं तरी तिला बघायला पाहिजे ना एकटे सोडून पण जाऊ शकत नाही ना बाहे जॉबला घरात न हा असले तर मग चालते त कस सासूबाई पण नाही येऊ शकत असाय ना कोण ना. ठेवायच पोरगी ला नाही आधी सारख नाही ठेव. वेगळ होतं की बाबा चो सोडून गेला तरी पोर त्यांचनी करत. शेज बघत होतीत चालत होत आता तस शेजऱ्यांच्या च्या साईट ला च राहणार
विश्वास नाही होईच की आता आहे तस भरपूर घटना वगैरे घडल्या.
घडलंय म्हणूनच नाही म्हणलं मग घरात वर्क फ्रॉम होम मिळालं तर करणार म्हटलं नाही तर नाही म्हणलं. आता बऱ्याच कंपन्या आहेत की जे लेडीज ला वगैरे वर्कर फ्रॉम होम. फेसलेएटी देणाऱ्या कंपन्या आहेता तसे मिळेल म्हणलं. खादीी बघू म्हटलं ट्राय करूया म्हटलं पण.
हो बघायचं.
हा हा चालूच् केले आता अभ्यास दिवाळी जरा इंटरव्ह्यूची होऊन जाते. होते होते. आणि ती पण काही नाही असं ऑफिसचं काम वगैरे जरा ऑफिस कामाचं करा लागलोय असं म्हटलं की गप्प खेळ तिज तिज
होय आता लहान मुलांना कळतंय ना भरपूर, शांत बसतात आणि ते. हा समजतंय होय, आता मग काय मोठी झाले की चालतंय. अकरा ते पाच शाळा
हा तेव्हा फुल टाइम आता अजून त्याला आता कसं आता जु ज्युनियर केजीला आहे ते अजून मग सिनियर के जी आणि मग त्याच्यानंतर म्हणजे अजून दोन वर्ष तरी जाय पाहिजेत तिला.
नाही होय आणि त्या त्यावेळी पण भरपूर समजते ना त्यांना.
हम्म म्हणून म्हटलं आता.
म्हणून आता हे करायचं तो फ्रेंड वर्क फ्रॉम होम घ्यायचा परत बघुया. मग काय, मग ते कसं झालं रिकामं बसला क नाय उगच कशाचं नाही ते टेन्शन डोक
टेन्शन होतंय आणि काम काय ओ अकरा बारा वाजेपर्यंत आवरतय ति थून पुढं म रिकामीच की दिवसभर काय करायचं?
जरा जरा म्हणलं माहिती घेत राहायचं, माहिती घेत राहायचं जरा नवीन काय चालू काही नाही सगळं
आता एआयच्या पद्धतीने सगळी शिक
होय एआय आता इतकं वाढलं म्हणजे जेव्हा मी जॉब करत होते मला वाटतं दोन हजार अठ आठरा एकोणीसला मी जॉबला पुण्यात होते ना, त्यावेळेला म्हणेज एआयचा जो सिल्याबस मध्ये होतं थेरॉटिकल चालू आहे अजून प्रॅक्टिकल काहीच नव्हतं त्या वेळेला, त्याचंही स्टडी करत होतो तेव्हा म्हणजे मला इंटरेस्ट वाटलेलं यामध्ये मग मला आता ते पूर्ण गॅप पडला ना लग्न झालं. परत प्रेग्नेंसी आणि हेच्यात एवढं ग्याप पडला ना असं वाट मी कुठे आहे म्हणजे त्याला मी फक्त बेसिक स्टडी करत होते म्हटले ए आय चा.
हा आता पूर्ण युज होतोय् होय, आता सोशल मीडिया व वगैरे फोटो वगैरे सगळं एडिटिंग सगळं ए आय पद तीनच वापरून वगैरे करायला लागलेत ना.
मग ते ए आय थ्रू ऍप कस थ्रु ॲप बनवण्यासाठी काय करायला पाहिजे कसं त्याची स्टडी करत होतो म्हटलं आणि आता लो क ए आय ची ऍप युज करतात म्हनल किती चेंज झालंय.
करत होय किती करायला लागलेत चेंज म्हणजे आम्हाला सुद्धा ते करता येत नाही पण लोक. एवढे म्हणजे हे झालंत ना. भरपूर वे काय म्हणजे, काय, काय व्हिडिओ वगैरे, लहान मुलांचे पण एडिटिंग व्हिडिओ छान कर करतेत, म्हणजे एक, दोन. च बाळ जरी असलं तरी ते डान्स करायलेय वगैरे कायतरी बोलायलय असं व्हिडिओ तयार करायला लागल्यात. हे किती ए आय मुळं हे झालेय, हा भरपूर हाय हो, होय, म्हणजे आता न्यूज पण असं म्हणजे एडीट टींग वगैरे करून ती कशी द्या लागतल्यात माहिती द्या लागल्यात.
मण ते कसं होत म्हण का.. जेवढं ए आय थ्रू ए आय चे जेवढे फायदेत ना तेवढेच तोटे सुद्धा आहेत, नुकसान पण भर पुरय, यामुळे हे लक्षा कारण ए आय, हा, आहे तसं मग त्यामुळ ए आय च आता नुकसान
प फायदा जिथे असेल तिथे नुकसान आहेच ना, कुठलं पण जरी वाप वारलं तरी ते, आता आपण मोबा
त्यामुळं आज त्याला, होय. जेव्हा ए आय च ऍप स्टडी करत होते, त्यावेळेलाच मी म्हणजे आमची चर्चा चालू असायची हा जेवढं ए आय फायदे शीर हे तेवढं नुकसान पण करणार अजून तरी आ ता लोकांनी एवढं त्याच ऍडिकट व्हायल लागल्यात क नई ए आय साठी ते नं तर नंतर तर, खूप घातक ठरनार आय.
खूप वेळ होय तेच ना आता जे अ बीसीए करून एमसीए करायल्यास ना ते पण बी शिकायला लागल्यात ना ए आय च. पुढं आहे ते कंपनीत वगैरे, ते आतापसूनच हा सि सिलेबस चेंज झाल्या सगळं ते आणि जे आयटी कंपनीत म्हणजे हायत मोठ्या पोस्ट वर. ते पण आता ते ए आय मुळ किती जणांना काढून टाकलं या म्हणजे घटनेनं पण ती पुढचं शिक्षण घ्यायल्यात
मग तेच व्हायला लागलय एक चार माणसाच काम तो ए ए आय एकटा चार लोकांच काम चार दहा लोकांच काम तो एकटा करतोय मग ते बाकीच्याना क कशाला ठेवतात असं होतय ना.
होय ते म्हणा आम्ही तुम्हाला पगार देऊन कशाला ठेवणार तुम्हाला फॅन पाहिजे, एसी पाहिजे, तुमचं जेवण हे वगैरे, त्यापेक्षा आम्ही ए आय वापरलं की चार मानसां काम एकदम पटकन करून टाकतोय ना ते
म्हणून असं
आ समज हे च्या पुढं सुद्धा सुद्धा अजून काही येऊ शकतं म्हणजे हे नाही आत्ता तेव या लागलय, आपल्या मुलांच्या पुढं काय यु होय रोज काहीतरी डेव्हलपमेंट होत्या. आपल्याला कायच नाही, आपण जेव्हा घरात बसतो आमाला काय समजत नाही, पण जेव्हा आपण बाहेर पड त्यावेळेला समजत की लक्षात येतेय, किती दुनिया म्हणजे पुढे गेल्या आणि आपण अजून तिथंच हाय.
हं मग काय
तेच ना. थोडं पुढं अजून मुलं आपल्याला जे येत नाही ते आता आत्ताची मुलं सांगतात की हा बाबा हे अस करायचं म्हण
आधी मोबाईल आला तेव्हा पण वाटत होतं की हा मोबाईल म्हणजे लय मोठी गोष्ट हाय आज मोबाईल म्हणजे काय किरकोळ लहानपोरं तर खेळणंच झालय मोबाईल म्हणजे.
ते काय नाही जेवताना हे मोबाईल लागतो सगळं, त्याच्याशिवाय जेवत नाहीत मुलं. सगळं व्हिडिओ वगैरे बघून ते आम्हाला सांगतात.
हं
करा तसं करा भरपूर म्हणजे आता हे जग पुढं चाललंय.
होय होय
तुमच झाले की नही कॉल संपले की नाही?
कॉल हायेत की एक अजून पंधरा पेंडिंग आहेत की ओ ते ट्रान्स्क्रिप्शन पण आहे. होय
ते ट्रान्स्क्रिप्शन पण व्यवस्थित इकड आपलं कोल्हापूर साईड वगैरे इकडच्या भाग व्यवस्थित मराठीमध्ये असल तर व्यवस्थित पटपट होतात. ते विदर्भ मराठवाडा त्या साईडचे असेल ना तर काही कळतच नाही इतकं म्हणजे अस मग ते मग ते लिहताना पण टाईप करताना अवघडच व्हायला लागले की ऐक ऐक ताना शब्द कळत नाही तर लिहिणार काय आपण त्याच्यामध्ये अस अस व्हायलाय आणि नाही लिहिल तर ते तसंच सोडलं तरी पण त्यातलं पण म्हटलं की ते चेकिंग करताना आणि त्यांनी नाही म्हटले नाही ऐकू येते तुम्ही ऐकलाच नाही असं जर म्हटले तर काय मग मग ते काय काम करून पण न केल्यासारखं असे व्हायचे.
होय तसच हे होणार आहे मग ते आता आपल्याला समजतच नाही. तर त्यांनी सांगित होतेच ना तसं,
मग प्रत्येक मग ते कसं व्हायला लागलंय पूर्ण पन्नासच्या पन्नास पूर्ण ट्रान्स्क्रिप्शन पूर्णच तसं अनिंतेलिजेन्ट टाकायची वेळ यायला लागल्या.
होय नाहीेत का आहे ते त्यांच टाईप करायच आणि मग करायचं मग करायचं.
आता ऐकायलाच येत नाही तर काय टाईप होणार. माझं जास्त नाही माझं कसं घराला बघून ते पण जस टाइम भेटेल. तस करायला आता झालं तशे एकवीसशे झालं. एकवीसशे बाविशे
हा माझे पण आता अठ्ठावीशे झालेत. पण तपासणीसाठीच हे करायला म्हणताना ते पंचवीशे दाखवायला लागले. बाकीचे तीनशे वगैरे दाखवत नाही. -
हम्म हम्म हम्म होय टोटल आता बाविशे झाल्यात तेवढेच ते त्या टाईम त्याच्यामध्ये झालं. तेचजर आपलं व्यवस्थित मराठीमध्ये थोडं फार ठीक आहे गावठी भाषा असेल तर ठीक आहे, काय चालेल काही हरकत नाही, पण ते विदर्भ म्हटलं ना ते मेन कन्नड आहे का मराठी आहे हेच
त्यांची भाषा वेगळे आपली जरा वेगळी पडते ना
मग तिथंच अडकाय लागलय जास्त टाइम जायला लागलंय. ट्रान्स्क्रिप्शन करताय. मग ते कंटाळा यायला लागलंय नकोच वाटाय लागलंय असं व्हाय लागलंय ती भाषा आली की ते तर आहे. करायचं रोज त्याला तास दोन तास वेळ देऊन थोडा वेळ देऊन करायचं तेवढ्यात किती होईल ते हो हो चालेल घ्या काही हरकत नाही.